हो हा हो हो येतो येतो
काय करुन राहिल्या
काही नाही बाई झोपले होते लोळत होते म्हणजे झोप येत नाही अगं मला दिवसभर झोपेल नाहीये आवरलं का हा पार पोरं यायचा टाइम झाला का मग वाटतं झोपावा
हा हा हा पोर कशाच झोपून देतात
मग सारखं मम्मी मम्मी मम्मी मम्मी चालू राहतं
माझ्या पोरी तशीच करता झोपून नाही देेती
हम्म
आता घरी कोणी नसल राहत ना दुपारी
नही कोणी नही राहत आता
हा तर धुन बाहेर धुता का पाठीमाग जागाच नाही राहिलीये ना धुवायला
नाही ना पाठीमागे जागाच नाही राहिली आम्हाला आता पहिली एक पडवी होती पण मग ते त्या मामाच त्यांचं घर झालंय त्याच्यामुळ मग तिढयं आता काय उस्तरुन दाखवल्यावर म डायरेक्ट आता पुढच व्हायला लागत.
हा
हमम.
नाही तर बरोबर मग पाठीमाघ धुणार
हा सगळा माझ राहायचं ना मग. धुन वाळत
जाऊदे जागा नसेल हा आता धुन वाळत घालायला जागा नसेल.
नाही मग मागच्या घरात टाकून जातो सुकल का मग जातं वाळून दोन दिवसात.
हा फॅनखालीच टाकावं लागत असेल.
हा. चालेल
कांचनचा फोन येऊ राहिला आता
कांचनचा फोन येऊन राहिला.
हा का?
हा काय म्हणते काय माहिती.
काय फोनच करायचां असं तिला या वेळेस
हा.
तिची तिचे भरपूर कॉल राहिलेत पण तिचं काय चालूच राहत फोन दे म्हणून माझ्याकड
ताईचा असल फोन.
हा फोन उठल्यापासून फोन लागतय सारखा
हा हा.
तेवढाच पोरांचा टाइमपास होऊन जातो पण सवय लागते ना ते.
हा सवय लागते आपल्याला असं वाटत काम होईस तोवर मंग पाहून द्यावा पण मग ती तशीच सवय लागून जाते.
हा.
हम
माझ्याच भावाची पोरगी ती गावात तीनच वर्षाचीये आता शाळेत घातली आज तर फोनच घेऊन गेली शाळेत दप्तरात टाकून
हा.
हा न तिथून तिच्या मॅडमनी फोन केला म्हणे आहो तो म तुमचा फोन घरी घेऊन आली शाळेत घेऊन आली म्हणे ती.
हा हा मग.
परत शाळेत गेली घेऊन आले घरी फोन
का बरं?
हा जवळच्या जवळ त्याच्यामुळ काही नाही गावातचये. गावात म्हणजे त्यांच्या रस्त्याच्या त्या बाजूला शाळा आहे त्याच्यामुळे जवळच्या जवळ काही
हा काही नाही मग घेऊन आल्या असेल.
हम्म. तिची मम्मी म्हण हा तिची म् मम्मी म्हणते तिने चार्जिंगला लावला असल. पहिलं इकड तिकडं कुठंच सापडत नव्हतं म नंतर तो फोन बॅग मध्ये वाजला. म त्या मॅडमनी पाहिला लगेच. बोलवलं म्हणे अव तो ताई फोन घेऊन आल्या म्ह
हा बर.
अशी अवघडे ती लै हा. ती बसतच नाही सारखी चक्कर मारीत राहते वर्गात.
हा का.
तिला अजिबात बसायला आवडत
अरे राव कसं होईल.
हा कोणी तिच्या बॅगला कशाला तुझ तुझं नावच सांगून देईल आजीला बाबांना. माझ्या वस्तूंना हात लावते मॅडमलाच तेच म्हणते.
हा का. घरजवळ असेल मंग घरी जात असेल भवतेक.
घरी नाही राहायचं फक्त स्कूल ला जायचं. घरी एकही दिवस राहायचं नाही सुट्टीच्या दिवशी पण स्कूल ला जायचं.
हा हा. . हा हा. हा ना स्कूल मध्ये गेल्यावर उद्योग करती.
हा म तेेच उद्योग करायला भेटत ना जास्त.
ह.
जात तेच तेवढं टाइमपास होऊन.
हां.
घरी सुद्धा राहत नाही एका जागी सारखी फिरतीवर राहायची.
हा. तुमच्या मुली कुठंय शाळेमध्ये.
हा नाशिकलाच ये होरायझन.
नाशिकलाचये का? ती भरपूर असेल का?
हा ती भरपूरयेना. आता मग मोठीचे दहावीला त्याच्यामुळे तिची कमी ये. तीचे बत्तीस हजार आहे आणि लाणीचे त्रेपन्न हजार आहे.
हा बापरे.
हम्म. फक्त शाळेची बसची त वेगळीचे बसची सत्तावीस हजार रुपये या वर्षीपासून.
हा का नाही.
बसची खूप फी वाढून येते हो. पेट्रोल डिझेल चे भाव वाढले तू बसची फी वाढून घ
वाढून गेली असं अन् तसं.
आता हे कांचनचे अस ह जाते माहिती त्यांच्या अकरा अकरा हजार रुपये येते इथं जवळच्या जवळ.
हा. जास्तच वेगळी परत व्हेनचे वेगळीच.
हा ना मग ते व्हॅन लावली ना त्यांनी व्हॅनचेच ना नुसते व्हॅनच्या आकार हा अकरा हजार आहे. हम्म नाही, नाही महिन्याची नाही पूर्ण वर्षाची
पूर्ण वर्षाची आहे का? हा, हा.
महिन्याची नाही आहे. वर्षाची.
हा, हा.
मग रोजत्याना कोण नेऊ करिला
हा ना एक ती शाळेला तिकडं गेली नाईकवाडी कडं नागलवाडी ह.
नात
इड होती जवळच्या जवळ त्याच्यामुळ
ते बरं होतं मग पण मग तिकडे गेल्यामुळ मग त्यांना नेऊन आणून घालायचं कोण रोज मळ्यातले काम पाहतील केवढ्या लांब घ्यालला सोडवायला जातील. कोणी टायमिंग वा आहे नाही
हा.. अजून काय चाललं मग?
अजून काय?
तुमची जाऊबाई क्लास घेता वाटतना?
हा हा तेच
कॅप आहे त्यांच्याकड.
पाचशे रुपये.
अ
हम्म लावायचा का क्लास?
वा वा काय हा म्हटले पाहिल विचारून मी घरामध्ये काय म्हणता ये माझ्या जवळच्या जवळ काय वाटत नाही का. लक्ष राहतं हा
आता कितवीला आहे ती? पहिलीला गेली का? शम्भू बरोबरचय.
पाय विचारून दे पाठवुन आता सुरवात
हा ना हा पहिन मी घरात काय म्हणताय काय नाही. पाणी पिते पा काय करू राहिल्या तुम्ही?
काय नाही आता, आता. झोपली वो ती लोळली होती थोडा वेळ.
हा परत पोरी येतील मग.
हा मग परत त्या पोरी आल्या कि चालू होईल. संध्याकाळी तं येईल पण मग हे येेतीन
हा एक येती ना हम्म
चालू राहतं मं सारखं मम्मी, मम्मी या आज शाळेत बोलवले होतं गेलो नाही. पाऊस चालू होता गं सकाळी जायचा कंटाळा येतो सकाळी उठलं का.
हा पाण्या पावसाची चिडचिड राहतेच ना बाहेर निघायला बी.
कुढं आता जायचं. त्यांची एक्झाम झाली ना मग त्यांच पेपर दाखवणार होते आज.
हा हा.
दोघं सोबतचये, दोघही सोबतचये ना.
हा मग ते दोघींपैकी कोणी गेलं तरी चालत असल ना?
नाही जातो दोघी पण मग काय करायच आवरलं का एकदा.
हा.
का मं एकटीला जायचा कंटाळा येतो काय उद्या. मं बरं राहतं, आम्ही इथे दोघी जातो. एकदा घरातलं आवरलं का हा पोरंही शाळेतच राहता हम्म अन हे दोघेई जाता ड्युटीवर.
हा.
कोणी नाय राहत मग घरी तसच
हा.
बाकी काय चाललंय? तुझं ते पिको फॉलचं मशीन चालूये काय?
हा चालूये ना.
हा ब्लॉऊज पण शिवते का?
हा ब्लाउज हि शिवते अन पिको फॉलही करते.
अनिलत एकदा पिको फॉल करून वाटत पिको करणारे.
हा आणेल होत्या मागं भरपुर भरपूर साड्या आणल्या होत्या.
हम्म म्हणत होती छान करते म्हणे पिको. तिच्याकडे माल म्हणत ती पिको छान करते असं.
हा हा हम्म.
चाललं होत आता तिच्याकडेच टाकेल म्हण मी हे हित काय कोण दोरा लावून देतय कोणत्याही साडीला तिला नाय आवडत ते असं वेगळं वेगळं.
हा. नाई मग आपल्यालाही बरबर नाय वाटत नाही का वेगळी साडी वेगळाच दोरा मग तेच, चांगली नाय वाटत. हम्म म्हणून नंतर परत गिऱ्हाईक हि परत आलं पाहिजे असं.
आता मस्त काही केलं पण त्याला काही एवढे म्हणजे आवडत नव्हते हा. मोठी म्हणते चांगली करते म्हणे आता मगाशी सुप्रियाला म्हणत होती. म्हणी तिच्याकड टाकत जा म्हणी चांगली करती म्हणी पिको. देत जा त्या जावे कड टाकते त ती सुप्रियाला सारखी म्हणत राहते एवढ्या साड्या किती साड्या पिको करती ग. किती साड्या म ती म्हणती एक काम करा गायत्रीकड पाठव माय. कोणी म्हणणारच नाय.
हा म्हणणारच नाय आता ज्याच्या त्याच्या मनावर राहत नाय का? कोणी किती ही करो
हा आता इथं कसं त्या मोठ्या हाय त्यामुळं मग हिला म्हणत असतील किती करती ग एवढ्या साड्या पिको फॉल.
हा. ते तर हायच.
हम्म. बर करेल ना. करू का बंद? झाले दहा मिनिटं. हम्म. हा. आणि ऐक ना तुला करायचं असल का फोन कर मला हं.
हं. चालेल चालेल.
हो.